हॅलो. हा नमस्कार ताई. हो, येतो येतो येतो नमस्कार. बोला काय म्हणता?
काही विशेष नाही मजेत. आ आपण अ सणा सण म्हणजे आपले भारतीय सणावरती बोलूया.
बरं बर. पूर्वी कसे साजरे. हो पूर्वी कसे साजरे केले जायचे सण. आणि आता किती बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये नाही का?
हो बदल झालेला आहे. आणि प्रथा आपण म्हणजे काहीतरी प्र प्रत्येक सना मागे काहीतरी एक प्रथा असायची. म्हणजे त्याचं काहीतरी महत्व असायच त्यामुळे. सण साजरे केले जात ना.
हो. हो. आणि माणसांनी एक एकत्र येण हा पण एक उद्देश असायचा ना. म्हणजे जे नोकरीला गेलेले लोक आहेत. ते यायचे घरी सगळे जण. नाही का. तर सगळे नातेवाईक एकत्र असताना त्या निमित्त हा हो सगळे मिळून आपण मग मज्जा करायचो. आणि काम पण करायचो. खूप काम. आम्ही तर पूर्वी घरी आलो की. सगळ घर धुवायच म्हणजे तो पूर्ण बंगला धूवून काढायचा. मग नंतर त्याला परत रंगरंगोटी करायची. ची. नाही का? अ म्हणजे दिवाळीला
दिवाळीला सणाला. आणि दिवाळीच्या वेळेस कस सर्व मुलांना पण सुट्ट्या असता. सर्वांना सु ट्या. असता त्या निमित्ताने ए सर्वांना एक एकत्र पण यायला भेटत. आत्ताच्या धावपळीच्या युगात तर खूप महत्त्वाचे झाले सण. त्याच निमित्त नी एकत्र येेता, भेट त्या बोलता
हो ना आणि तेव्हा सगळं घरी पण बनवायचं असायचं, पदार्थ पण गोड पदार्थ मग ते पण काम असायचं, नाही का मग? ग सकाळी सकाळी अंगणात त अ शेणाचा सडा टाकायचा आणि सकाळी पाचच्या आधीच रांगोळी वगैरे काढायची. कारण नंतर मग, काम असायची ना घरात सगळे. तर त्यामुळे त्या रांगोळ्या वगैरे काढायच्या आणि नंतर लगेच कामाला लागायचं, पण उत्साह खूप असायचा.
खूप उत्साह, अस म्हणजे त्या वेळेला पण आणि आता पण दिवाळी म्हटलं की, सगळ्यांना जसा उत्साह अस तो. प्रत्येकाचा विचार सरणी वेगळी राहते. ती पण तरीस सगळ्यांना आनंदाच वातावरण अस दिवाळी म्हण
आनंदाच असतं पण फक्त आता असं झालंय की आपण बाहेरून बरेचशे पदार्थ विकत आणतो ना तर त्यामुळे पण हे आपल्या काही वेळेला लोक बाहेर जातात. फिरायला म्हणजे घरातले एकत्र येत नाहीत. पण कुठ कुठेतरी टूरिस्ट वाटला वगैरे जातात नाही का त्याच्यामुळे ते थोड. आता पद्धती बदलत लोक आता एकत्र यायला किंवा भावा -भावांचे भांडण असतात किंवा काय असत त्यामुळे एकत्र येत नाहीत लोक काही असं! त्यामुळे आ्हा त्यामुळे त्यांना जरा असं टेन्शन असतच त्यांना, एकत्र आल्यावर जी मजा आहे ती कुठेच गेल्यावर येत नाही नाही का.
तेच आणि आता कसं झालं म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचा खूप मोठ इश्यू व्हायला लागलं त्यामुळे एकत्र येत नाहीये लोक.
हो बरोबर ना आणि पैसे पण पैसे पण खूप झालेत ना लोक कांकडे. त्यामुळे पण ते दुरावले. सगळे जण एकमेकापासून
तेच झालेलं आहे पण अजून म्हणजे खेडेगावात तरी अजून भरपूर असं प्रता पाळला जात तात दिवाळी म्हटल तरी सगळे म्हणजे आत्त्या असेल बहिणी असेल सगळ्या एकत्र येणं. सेलिब्रेट कर दिवाळी खूप छान वातते तेव्हा म्हणजे ते दिवसच खूप छान राहत.
हो ना हो ना आणि आपल्याकडे कसं आत दिवाळी म्हटलं तर सगळ्या नात्यांना साजरा करण्याचा सण आहे ना तो म्हणजे अगदी लक्ष्मीपूजनाला महिलांचा सन्मान होतो नंतर वसुबारसला प्राण्यांचा होतो. नाही का! नंतर हा नंतर बाकीच पाडव्याला आपण नवऱ्याची पूजा करतो. नंतर औक्षण करतो. पूजा म्हणण्यापेक्षा औक्षण करतो. तो नंतर तर भावा भाऊबीज हा हा. असे सगळ्या नात्यांना सन्मान देण्याचे आपल्याकडे प्रथा आहे इतके सुंदर सण साजरे करण्याची प्रथा आहे पण ती हळूहळू लोप पावते ना. त्यामुळे आपण ह गोष्टी सांगितल्या पाहिजे लोकांना. पण येईल हळूहळू ना पुन्हा लोक त्याच्यावर कारण लोकांना माहिती झालंय की आपला आपले लोक आपल्या लोकांमध्ये आपण गेल्याशिवाय आपल्याला बरं नाही वाटत असं.
ते आणि मेन म्हणजे आपले सण पण सगळे साजरे केलेच पाहिजे कारण की मुलांना त्यातूनच काहीतरी मुलं पण शिकता. एकत्र येणं वगैरे. कस मुलांच कसं झालंय मोबाईल आणि त्यांच त्यांचच जग झालंय मोबाईल आणि हे त्यांचा जग झालंय तर अशी स साजरे केले त्या निमित्ताने एकत्र येतात. म्हणजे चुलत बहीण भाऊ असेल का काकांची मुलं मुली आत्तांची मुलं याच निमित्ताने एकत्र येत ना सणाच्या निमित्ताने ताने तर त्यामुळे सन साजरे झालेच पाहिजे असं तरी मला तरी वाटतं कि.
की आता ना सणांमध्ये कसं आहे, की आता दिवाळीच्या वेळेला कुंभार लोक ते छोटे छोटे दिवे बनवतात मग त्यांचा पण रोजगार तयार होतो ना तर असे पण आपण हाताने बनवलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सांगितल्या पाहिजे म्हणजे कसं की ज्या
हो लई चमक धमक बघण्यापेक्षा जे असे हाताने वस्तू बनवता त्यांचं उदानिरस त्यावर ती अशा गोष्टीकडे लक्ष देऊन ते घेतलं पाहिजे.
हो हो कारण त्या कारागिर त्यांना पण पैसा मिळतो आणि कारागिरांचा पण चरितार्थ चालतो ना गं त्याच्यावर. त्यामुळे आपण ह्या गोष्टी ते घेतल्या पाहिजे की आपल्याकडे तयार होणाऱ्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे म्हणून बऱ्याचश्या गोष्टी आहेत की ज्या वेळेला लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा बाकीच्या सणांच्या बाकीच्याही वेगवेगळ्या सणांच्या मूर्त्या आहेत, तर ते त्याच्याच साठी लावून दिलेलं आहे ना. तर त्याला नंतर लेप दिले. त्याच्याचसाठी लावले गेले की ह्या सगळ्या कारागीरांना पैसा मिळाला पाहिजे हाय ना. किंवा बांबूच्या टोकऱ्या नव् रात्रीमध्ये छोट्या छोट्या
टोपल्या घेत्यात किंवा ते घट घेत घेतो आपण मातीचे.
हो तर ते त्याच्यासाठी ना की त्या टोपल्यावाल्यां मग त्यांना सुध्दा काम मिळायला पाहिजे ना.
हो कारण ते ते सणाची म्हणजे वाट बघत असताना वर्षभर त्यांनी त्याच्यासाठी वेळा दिलेला असतो वस
हो ना हो ना हो ना त्यामुळे हो जसं फुलं आहे. आता ते प्लस्टिकची फुलं लावून देतात लोकं पण त्याच्यापेक्षा जर शेतकऱ्याकडून जर फुलं घेतले तर शेतकऱ्याला पैसा मिळेल ना. तर असा विचार आपण तरी कमीत कमी पिढीला पुढच्या दिला पाहिजे थोडा थोडा का असेना म्हणजे आपल्या आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता सगळीकडे ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आपण कि हे सण असे साजरे करागेच उगीच परदेशातल्या वस्तू तू आणू नका इथल्याच कारागिरांना तुम्ही जास्त काम द्या हातांना नाही का
तेच होत आणि आता कसं झालंय ताई कि असं बाहेरच्या म्हणजे परदेशातल्या किंवा अस ज्या कंपनी वस्तू असतात ते असं थोडस डेकोरेट केला असता म्हणजे हाताने केलेल्या वस्तूपेक्षा ग सगळ्यांच आकर्षण तिकडे गेले नाही हे खूप छान वाटत हे म याकडेला नाही की हातानी केलेलं आहेना पण गरज आहे पण दिवाळी दसरा साजरा होण्यासाठी आपण यांच्याकडनं घेतल्या तरच यांच्या घरी दिवाळीस
बबर बरोबर ना आणि ते कस मशीन म भरपूर तर होतात आणि प् प्र्यकच्या काय कचऱ्यापासून पण वस्तू तयार होतात त्याच्यामुळे तो भारत क वाढत जातो आप त्यामुळे हा क क करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणून ह्या ज्या लोकल वस्तू आहेत त्या आपण घेतल्याच पाहिजे अस आपण तरी कमीत कमी आपल्या आजूबाजू लोकांना नातेवाईकांना किंवा गिफ्ट देताना अशात वस्तू दिल्या पाहिजे आपल्या काराांगीराणी बनलेल्या आहेत अश फार छान असतात प्रेमाने बनवलेल्या असतात हातानी वस्तू नाही का
हो म्हणजे आपण कसं हाताने कोणती वस्तू किंवा काही पण काढवाय लागेल गेलं तर असं पूर्ण प्राणवतून त्याची खूप काळजी घेऊन
तन नाही म फक्त प्रोडक्शन खूप जास्त वस्तू निघतात नाही का अ हा तर ते काय म्हणजे सणांचा हा सुद्धा आहे की नाते संबंध सुधारण नंतर आपले टेन्शन जे आहेत वर्षभर आपण घेत राहतो वेगवेगळ्या कामांचे ते कमी करण ते पण आहे कारागिरांना अ प्रोत्साहन देणं, तो पण एक उद्देश सनांचा नंतर, सर्व नातेवाईकांनी एकत्र येणं, जे काय आपले छोटे मोठे. पसरून जाऊन.
हा.. मेन मोटिव्ह तर तोच आहे, की आपली छोटे मोठे भांडने विसरू त एकत्र येणं आणि म ज्जा क‌रण आणि त्या, दिवसामध्ये आपण बघा ना कोणत. पण टेन्शन असेल काही असेल, जर आपले सगळेच एकत्र आले हासी मजाक मध्ये आपण विसरून पण जातो. टेन्शन होत. तस असं एकट एकटं राहिलं की मग, तेच राहतं डोक्यात.
हो ना हो ना आणि मग तो मग, पूर्ण वर्षभर कामामध्ये पण तेच येत राहत ना. हे कसं टॉनिक सारख येत. सण म्हणजे टॉनिक सारखे आहेत. कि ते साजरे आपण केले आपल्या लोकांमध्ये केले सगळे साजरे तर ते, खूप छान आपल्याकडे माध्यम आहे. असं म्हणता येईल आपल्याला, हो की नाही. हो हो हो आनंदाचा स्रोत आहे. असं पण म्हणत ईल आपल्याला. ती सण वेगवेगळे आणि प्रत्य ते.. क श्रावणानंतर तर प्रत्येक महिन्यात येतो. सन आपल्याकडे,
हो ते दर महिन्याला एनर्जी देण्यासाठीच असतो. पण काही त्याचा उपयोग घेत काही त्याकडे दुर्ल दुर्लक्ष करता असं होत.
बरोबर आहे थोड्या पद्धती बदलल्या. तरी चालतील पण त्याचा, मुख्य उद्देश जो आहे ना तोच राहिला पाहिजे आपला.
हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, लहान मुलां मुलं जे आपण करतोय. ते बघताय कि मग ते पण विचार कळत नाही याचं काहीतरी महत्व आहे. आपण करताय दरवर्षी करत. तव बक. ता म ते पण त्यांना, पुढे लक्षात राहतं ना, नाही असं सं केल होतं मागच्या वर्षी मी यावर्षी कधी कराचं. तस आनंदानेचत विचा
हो ना, काळानुसार बदललं पाहिजे. पण हेेतू तोच पाहिजे.
हो. मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद ताई.